हॅलो.
हा येतोय येतोय. हां हां, काय करालाय?
काय नाही बघा चाल कि उवरायचं.
हा हा हा. जेवण तेण वगैरे झालं क नाही?
हो झालं बघा, तुमचं? झालं कि तुमचं झालं का नाही? आ हा बाळ का रडात
हॅलो.
हा बोला की.
खरं ऐकू कटकट या लागलय.
एक मिनटं थांबा, एक मिनट थांबा.
हा हा.
ल. काढू नको पिलू. हॅलो, हा येतोय आता आवाज?
हॅलो.
आता
हा येतोय येतोय.
हा अहो ते मुलगीला डोस दिललना, म ते जरा तिला बर्फ फ्लाव म्हणून देत होतो हातात तिच्या.
हा हा हा.
हम्म.
आता कुठल पाच वर्षातलं डोस.
होय पाच वर्षाचा डोस मला द्यायला जरा वेळ झाला हो.
हा हा हा.
हम्म, मग ते जरा शेकून घे म्हणालो तिला बर्फ न म्हणजे कमी येते.
हा हा हा.
हम्म! तुमच्या मुलगीला दिला का नाय डोस दोन सव्वा दोन वर्षाचा.
होय दिलंय नाही अडीच वर्षाच आता दीड वर्षाचं दिलंय.
हा हा.
अडीच वर्षाचा आत्ता द्यायचा आता तिला. होय होय भरपूर आता तिला दोन वर्ष दोन महिने तिसऱ महिना चालू आहे.
हा हा हा.
ह आ नेट चार महिने तरी आहेत.
हा हा हा हम्म!
डोस जरा दमोवत्यातच व मुलांना तापतेन येतय.
होय.
हा. आणि जसं तीन तीन इंजेक्शन एकदम मनल्यानंतर मुलांना ते सवय नसते. आणि पूर्ण आत. हाडापर्यंत जाऊपर्यंत इंजेक्शन हे करतात नय टोचते.
होय.
त्यामुळे ते दुखतय मुलांना अगदी कवळं मऊ.
ह मग काय आणि ते देणं पण महत्त्वाचं आहे ना, त्यांना प्रतिकारशक तिघे पण याला पाहिजे.
घ्यायला पाहिजे ते खात नाही गप. त्यात काय पर्याय पण नाही आहे.
होय.
कायला पाहिजे ते पाहिजे.
होय.
नंतर न जाऊन पशातप करण्यापेक्षा अर्धा तास एक तास एक दिवस एवढा त्रास होतय. सहन कराव लागतं.
सहण कराव लागतयच की काय करणार सांगा.
पोलिओ गोवर वगैरे अस झालं तर मग ते लवकर बरं होत नाही. एक एकदा. त्या आजारातच एक्सपायर होत्यात आमच्या इथं हाय बघा एक. मुलगा हम्म. दडोस न दिल्यामुळे झालंय का काय त्यालाही ताप येऊन मेंदूला प्यारेलसअसल्यामुळे.
होय मग काय.
शरीरात एक टक्का पण त्याला. अंश नाही आहे की त्याचा त्याला स्टॅमिना हात पाय उचलेल असे. नाहीये अजिबात. कायत हे म काय करायचं मग असं.
हॅलो! हॅलो! हा आवो ते क ती मला दमवत नाई, त्रास देत नाई कदी, आणी आता कंटीन्यु चार दिवस झाला एवढं त्रास दिला ना, मला नको नको वाटलय बघा.
होय. का हट्ट करायल लागल्या?
नाही, आता नाही सोडा पण असेच की दुखा लागलय. चालत नाहीये, उचलून घेऊन जायला पाहिजे, बाथरूम ला वगैरेऽ.
ते औषध जर अस घटटअसतय ना, पसरत नाही लवकर‌.
हा, मग तेच बर्फ लावलं की जरा असं हे होते ना.
हा, बरप आणि आपलं जाय पळ असतय का नाहीऽ.
हां.
ते जरा उघळून त्या जागेला लावा.
काय होतं त्यांना?
त्यांना म्हणजे असं जागा असं क नाही सुंद होतय. म्हणजे दुखतेलं तेवढं जास्त जाणवत नाही त्यांना. हा हा आपलं जायफळ आपण खिरीमध्ये पण घालतय का नाही.
हा हा हा.
असं उघड त्याला म्हणजे लेप येईपर्यंत. जरा पे. ली की मग पेस्ट ते असं गोल त्या जागेला प इंजेक्शन केलेल्या जागेला लावा. म्हणजे त्या जास्त दुखणार नाहीत. मी तीनदा डोस दिलो तर, तीनदा तेच लावलो.
मला माहित नव्हतं वो.
हो काय? आंऽ
हम्म,
लावा म्हणजे, आणि आपलं हेऽ. लहान मुलांचं विक्स वेपोरब विक्स असतय क नाहीऽ.
हा, हा हा.
ते पण जर असं साईडला लावलं तरी चालतय, म्हणजे दुखत नाही जास्त.
हम्, हम, हम, हम, हम
मी लहान मुलगीला तेच करत होतो, आमचा कुटुंबात जास्तऽ. त्याला पण कोण नाही काम करायला, आपण ऐकच त्यामुळे मी हां. ते जायपळचा लेप आणि व. असं सगळीकड लावलेलं, जास्त रडलेली नाही ती. आलेला तीला पण रडत काय जास् नव्हती.
हम्म,
हम्म, जरा बर वाटतय ना त्यांना.
होय, आणि ते त्यांना दुखालं की मग आपल्याला पण ते.
काय काम करून देत नाही, तर काय सुधरत पण नाही.
आ, तरी ती सकाळी झोपलेली त्यावेेळेस मी आवरलात कामं.
हा, हा,
नाहीतर मग चिडचिड होतं ना.
चिडचिड आपली पण तिजी पण ते पण काय बाळ मुद्दाम करत नसतंय खरं त्याला त्रास होत असत.
त्रास होतोय, होय, मग काय करणार सांगा? आता काल तरी बघा मी ऑफिसला घेऊन गेलेलो, आमचं ऑफिस बेसमेंटला आहे ना,
हा, हा, हा
मग ते, तिला बाथरूम ला आलं की परतऽ. उचलून वरती घ्यायला, आणायला लागतय, बाथरूमवरती आहे.
हा, हा, वय,
मग तुम्हाला, मी काल तरी एवढं कंटाळलो ना,
घेऊन गेलता वय, ऑफिस ला?
होय, मग काल सुट्टी होती नाही तिला, मग घेऊन गेलेलो.
हा, हा, ह, बसलेली काय एखा जागी?
बसलेली सोडा बसलेली मोबाईल बघत खरं बात वगैरे आले की मग अ स्वतः जात नव्हती
ते पाय दुखतंय ना लचल्यावाणी होतंय ते आतल्याआत हा मुलांना तर काय पाप कळतंय
होय.
हम्म. आणि ते पाच वर्षाच जर असं हेअच असतय औषधं जरा कडकच असतय.
हम्म होय.
मग काय ती झोपली कि शांत वाटतंय बघा. हम हम आणि सकाळपासून य. आं.
दोन दिवस दमवतय, तिसऱ्या दिवशी जरा कमी येतय.
आवो आज चौथा दिवस ताई
वय.
होय.
म जास्त मुलगी नाजूक आहे.
लइ नाजूक आहे, भयानक नाजूक आहे.
होय.
आता उद्या स्कूलला कसं जाणार मला हेच टेन्शन आलंय.
टेन्शन आले होते काय करायचं.
हम्म आता तुम्ही सांगितलंत. इथे जायफळ आणतो घ्या इथे बजार मध हाय जवळच.
म्हणजे जरासं.
तुन किती वेळा लावायचं.
एक दोन दाणे जरी लावला ते वाळ. हय पण त्याचा असर असतोय. हम्म रात्री आता एकदा दुपारी लावा आणि रात्री झोपताना एकदा लावा.
हा हा हा.
उम दुखत नाही जास्त म्हणजे कसं जागा आप आपल्यास नी कसं भूल दिल्यानंतर कायच जाणवत नाही ना.
हा हा तसं काय?
तसं एक होतंय इथं जाफर सुंद होतय नाही जागा तिथं दुखतय की नाही दुखतय ते कळत नाही मुलांना
हम्म मग ते कसं व्हायलय जरा दुखालय म्हणत्या ती चालना पण झाल्या दुखतेय म्हणू.
चालत नाहित ओ लहान मुलं
मग ते जायफळाला जराच प करल ना चाललं तरी
हा हा होय जरा तसच अ पाय पुढं त्यानं टाकाय लावायचं. त तिला तिज तिला
तसं चालतंय की तिला उठून उभारलं ना तर चाल. तिचं ती खरं स्वतः स्वतः बसता यायला पाहिजे. कि खाली मांडी घालून वगैरे हां.
लऊन बघाना तिला
होय होय आता करतो. जातो आता बजार मध्ये घेऊन येऊन उगळून जरा लावतो फरक जाणवल संध्याकाळपर्यंत जरा कमी तर येईल नाही.
पण व उद्या स्कूलला बरं पडल तिला
म्हजेल काय?
चालतंय चालतंय किती वेळा त्याच काय साईड इफेक्ट काहीच नाहीये.
हा हा हा चालतंय चालतंय लावतो घ्या मग हम्म खरं उगळायला हे नाही सान नाही.
आपण आपण आपण फरशात टीव्ही खाली केव्हा तुमचं धुन धुवायच हा फरशीवर उगळा त्व्ितार जागा पुसता परर्शवर उघडा. वर्षी खडबडीत नसेल तर तुम्ही धुन धुला वगैरे काय तर असतायस.
हा.
फडबड पर्शी कुठ तर आहे ना.
आहे की आहे.
हा तसं तिथल्या जागेला जरसं स्वच्छ करायचं कापडा न धुन पुसून. आणि त्याच्यावर जरी उगळ तर. ते काय आपल्या पोटात तेन जाणार नाहीे काही नाही का इन्फेक्शन होत नाही काही नाहीे. साध्या पर्शीवर जरी उगळून लावलासा कनय तुम्ही चालताय. ते का आपल्याला नुसता स्किन वर लावायचं आहे दुसरं काहीच नाही.
चालतेय की चालतेय.
बर जरा बरं पडल तिला. अ बाकी काय.
काही नाही बघ.
संडेचा काय प्लॅन नाही.
कुठत इलाास ब्रन कठ नाहीतरीदर संडेला जातो आ कुठ कुठेतरी तेवढेच चेंज.
होय होय जरा चेंज वाटलं की आणि फ्रेश होतय नाही माणूस कामाला.
तेे होय. दर संडेला आम्ही जातो कुठं ना कुठ तरी रंकाळा महालक्ष्मी. वगैरे जाऊन येतोय. हॅलो. हॅलो.